आवो हॅलो
आवाज येतोय
हा येतोय बोला की
काय करताय आवरलं का.
नाही चालू आहे काम आवररायला.
हा हा स्वयंपाक वगैरे
स्वयंपाक चालू आहे. तुमचा झाला
आमचा बनवायचा आहे.
हा काय करताय
आणि तेच म्हटलं कॉल करून बघूया काय करताय तुम्ही
हा हा संपल्या सुट्ट्या उन्हाळ्या
संपल्या आता हम
त पग एवढा एट बनवतांय
हो लेट आम्ही लेटनेच जेवतोय ना अकरा वाजताच जेवायला
एवढं लेट
हो कामावर न त्यां लेट नाही येतात ते बस्र
हा हा हा
हम् प बन करून ठेवलं की आणि कंटाळाच येत आ म्हणजे यायच्या आधी थोडा वेळ बनवायचा
हा हा हा
हम्म बाकी काय म्हणताय मग
चाललंय की आपलं स्वयंपाक भांडी जेवण
हम्म दररोज आपलं तेच चालू आहे दुसरं काय बद्दल नाही
अ दुसरं का आता घरात म्हणले होतेच की
हम्म छोट बाळ आवडतं तुमचं
बाळ हाय छोटा
हा शाळेला जातोय काय
शाळेला जातय आता सुट्ट्या आहे अजून चालू नाही व्हालं शाळा
हा हा हा दंगा वगैरे काम घरी
काय ते?
दंगा वगै असतय काय म्हटलं बाळा चा तुमच्या?
त्याची काय मस्ती चालूच असतेय.
हां.
मस्त. ते कराया काय दिवस दिवसभर झोपत नाय, दिवसभर अ नुस्तं खेळायचं अस फिरायचं उन्हातन. आणि आत्ता झोपून दिऊ पण मग स काय लवकर उठतं नाय.
तो देऊन नात न तेन फिरून.
अं काय?
रात्रीच काही त्रास होत नाही काय त्याला? उन्हांतन फिरून झोपत नाही दुपारी.
काय नाही आता जेवलं की झोप येते त्याला, नऊ साडे नऊ ला आता जेवून झोपेल.
आ हां आणि मोबाईल बघ
मोबाईल पण बघ ते की मोबाईल पण पाहिजे घरात असल की, तेच दिवसभर मोबाईल दिला तर बघत बसल. होय पण आता उन्हाच खाली पाठवत नाही जास्त उन्ह असतंय.
हां हां. बाकी काय म म स्कूल तेन कधी चालू होणार आहेत म. हां हां हां. चांगलंय म नंतर तुम्हाला म आराम आय.
आराम कुठला घरात काम असत्यातच. शाळा किती दोन तास आसते त्यांची. परत अ सकाळी का काम आवरत होय काम आवरे पर्यंत त्याला आणाया जायला लागतंय परत.
हां हां हां ते म लहान मुलं म्हंटल्यावर तशेच करणारच.
हम्म.
हम्म हम्म हम्म.
लहान मुलांचं काय चालूच राहत्यो दंगा मस्ती.
हम्म.
अ सायकल खेळत होता आत्ता.
हां हां.
आत्ताच आलाय घरांत.
आता हे लहान एवढं आहेत तर त्यांना सायकल भेटले आपल्या वेळेस भेटले होते.
काय? त्याला आम्हाला शेवटपर्यंत भेटायचय.
आपल्याला आता मग सायकल चालवायला येते का तुम्हाला?
नाही तुम्हाला येत्या?
मला पण येत नाही.
शिका मग आता!
शिकाव कुठं आता शिकायला होतय होय.
गाडी घ्यायची टू व्हीलर स्कुटी वगैरे शिकायची आता आता सायकलच झालं
बघूया आता कधी वेळ भेटेल तसं शिकवायला पण पाहिजे पुढे जाऊन सगळ्यांना.
नाही ते क्लासेसवाल्या अस ते घेतात की ते घेतात की.
हा तेच बघायला पाहिजे आ आधी बघू आधी सायकल शी शिकायला लागतय ना म्हणत्यात.
हम् आता एकेकांना येत नाही ते काय सायकलचं शिकत्यात, एकेकांना टू व्हीलर येतच नाही ना फोर व्हीलर पण चालवणारी लोक.
होय होय. तेच कायतरी शिकायला पाहिजे बघा घरात बसून काही उपयोगच नाही.
होय घरात बसून काय घरातले पण काम आहेतच का नाही.
उपयोग न म्हणजे आपलं आपल्याला अ घरात बसून आता घरातलीच सगळी काम करावी आपल्या म्हणजे हाताला काहीतरी पैसे भेटण्यासाठी काहीतरी आपण कमवायला त्याच्या अस काहीतरी
हा म्हणजे घरातन बाहेर पडायला पाहिजे मग घरात बसून काय काम मिळत नाही.
हो.
घरात बसून काय काम मिळणार घरातलेच कामं कराया लागतात दिवसभर
घरात पण नको वाटते सारखं सारखं तेच तेच तेच
बाहेर गेलं तरी परत घरात येऊन ते करायला लागणारच.
झालं तरी ते आपण कसं पटापट बाहेर जायचं असलं तर आपण पटापट आवरून जाऊ शकतोय घरातली कामं करून
हा घरात असलं की कंटाळा येतोय.
नंतर करन नंतर करन ते तसंच राहतंय.
होय माझं पण तस तसंच होतं आंथरून धुवायचं होत. म्हणलं पाऊस यायच्या आधी धुयात. चार दिवस झालं धुवायचंच म्हणते आणि धुलंच नाही आज तेवढं एक दोन बेड सीट वगैरे धुऊन टाकले. तेवढीच
आमचं पण धुयाचय आता गावा कडन आल्यानंतर धुवायचं म्हटलेलं धुयायचं धुवायचं म्हणत कंटाळाच करायला होतय.
मग तसंच माझं पण व्हायला लागलं म्हणून मी आज दोन धुवून टाकले आता उद्या सकाळी काही दोन धुून टाकायच असं थोडं थोडं करून धुवून टाकायचं.
हो हो मग ते आता घरात असलं ना तर अ कंटाळच येतोय.
मला पण नको वाटालत पण म्हंटलं आता लई घाण झालंय आता पाऊस चालू झाला की परत आणि वास येतोय.
होय होय.
म्हणून म्हटलंय आता एक एक धुवून टाकू.
होय आता ऊन पण जास्तच आहे असं पावसाचं काही वातावरण नाही.
वातावरण आहे म्हणून म्हंटलं तेच म्हंटलं धुऊन टाकायचं आता नाहीतर परत आणि आता परत पाऊस चालू झाला तर आता दिवाळीकडच धुवावं लागणार ते गणपती नंतर तोपर्यंत चांगलं ऊन पडत नाही ना नाहीतर मग ते सुकत नाही मग परत घाण वास येतोय त्याचा कुबट
होय होय मग आता ऊन आहे तोपर्यंतच ते धुवून घालायला पाहिजे.
मी पण तसच केलंय दोन धुल्यात आता उद्या दोन धुवायची परवा दोन जमल तसं एक एक धुऊन टाकायच्या एक दोन एक दोन
हा हा आमची पण धुयायची बघ आता कधी वेळ भेटतो वेळ असतो ते पण
टा ते
असं चाललंयठ आता काय उपाय काढायचा
पण साला उठथो तरी पण माझे कामावर
तेच ना मला क काय होतं म्हणजे करूच हो
कुणा जरी फोन आला की तिथच बोलत बसायचंिथ बोलत बसला की एक तास त्यातच जातय मग परत हातात मोबाईल असतोय परत ते मोबाईल बघायला होतय
मोबाईल म्हणजे ते मोबाईल एकदा बघायला लागेल उठच वाटत नाही ते ते काम पडलंय नाही तर कायच नाही ते हम्म तसच होतंय ते
तसच होत एकदा बघत बसलेय काल पण माझ जर आवरलं होत लवकर तर अ माझ्या आत्ते बहिणीचा फोन आला ती चार वर बोलत बसत त दीड तास बोलत बसली माझी कामं म्हणजे ऑलमोस्ट झालेली सगळी थोडे फार आहेत त्यामुळे मला परत जास्त वेळ लागला तीनच वाजले दुपारचे आता त्यांना तरी कस म्हणणार माझे काम आहे नंतर करतो प मग ती म्हणते नंतर करतो म्हण आता आणि फोनच करत नाही परत
हो आता काय सांगू फोन पण कुणाला करू वाटत नाही नसत आता तू फोन बघायला पाहिजे नसत
बोलायचं कंटाळा येतोय फोनवर
होय तेच म म्हटलं बघूया तुम्ही काय करायला लागलाय
काय करायचं आता ह्या टायमिंगला जेवण आवरायचं जेवायची तयार आहे सगळीकडं
होय होय
कधी आवरेन आणि कधी हे करेन जेवण करायचं ल क वैत घेत रोज रोज सकाळ संध्याकाळ काय भाजी पण अ
होताय काय
लवकर नाही नऊलच क
हा हा तेच आता भाजी काय बनवायचं काय करायचं भाज्या होय का आज ही बनवली उद्या काय बनवायचं आता
आता भाजीला पण जरी गेलं तरी तिथं कन्फ्युजन होतं ही घेऊ का ती घेऊ
होय तेच होतय आणि एकेका खातय आणी
खात नाही का त्यामुळे दोन दोन बनवावं लागत परत भाज्या
होय. ते आपल्याला काय पाहिजे, आपण बघत नाही. खरंच असं
दुसऱ्याला, होय आपल्या आवडी निवडीच कोण बघत बसतय, दुसऱ्यांना आवडतय तेच आपल्याला आवडतय म्हणायचं. चने खायल करायला आपल्यासाठी कोण करतय आपला विचार कोण करत नाही आपणच कराय पाहिजे स्वतः आपण स्वतः पण विचार स्वतःचा करत नाही. दुस दुसरी तर करतच नाही, दुसरी तर करतच नाही आपण स्वतः पण करत नाही, म्हणजे स्वतःला आपण महत्त्वच देतो.
हा तेच होतंय ना आणि
ते माणसं पण महत्व देत नाहीत
होय, तस चाललंय आता सगळीकडे.
मुलाला पण थोडा वेळ द्या पाहिजे. आपण देतोय की वेळ मो मोबाईलमध्ये
हा तेच मेन प्रॉब्लेम आहे ना मोबाईलच बघतोय तो पूर्ण वेळी त्या मोबाईललाच
हा तेच की
हो बाकी काय म्हणताय आणी मग.
काय चाललंय आवरायची काम
हा हा हा ह चालेल तुम्हाला मग करते थोड्या वेळने कॉल आणि
हा हा ठीक
हा चालेल ठेवतेय बघ
हा.